हॅलो
काय चाललंय
काही नाही जेवण झालं, काय भाजी खाल्ली?
आम्ही पनीरची भाजी, बनवली होती आज.
अरे वा! मज्जा आहे काय मग तुमची,
हो, तुमचं काय चाललंय? जेवण झालं तुमचं?
हो, आमचं पण झालं जेवण. ए बाई मला वाटलं आणून देते का काय मांडी घालून बसली मी.
नाही, नाही, आम्ही आहो आम्ही लांब आलो ना, निघून आम्ही इकडे गावी आलो ना. आम्ही नाही तुमच्यावर
तुझ मायात येतो.
नाही हो, मळ्यात नाही काय, आता आमच्याकडे ना
त्या, त्यात टॉप आहे बघ. खालच्या याच्यातून, आण म्हटलं असं काय. इकडच्या बाजून, हा, ना स्वेटर ठेवलंय त्या बाजूनी नाही ना. ठीक आहे चालते.
आव आम्ही ना बर का, आम्ही ना
हॅलो!
हॅलो?
बोला ना,
थांबा दोन मिनिटं, रेंज नाही आहे. जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे.
अहो ते, पावसामुळेना वातावरण थोडं खराब आहे ना.
त्यामुळे होत असल, ते जिओच तुम्ही कार्ड जिओच पहिले एअरटेल मध्ये करून घ्या बरं.
नाही, नाही, हे, माझ हा, ना, बांबलेवीत
उदया, ना आम्ही ना, अ! शेतावर आम्ही पार्टी ठेवली.
पावडरीचा नाही, गरज कंगवा, थांबव व दोन मिनिटं.
अहो, ते टाइम संपत जाईल, त्याला तुम्हाला
कंगवा खाली का? खाली का कुड जात घे होऊण ये. हॅलो! हो, म्हटलं काय चाललं बाकी, वातावरण काय म्हणत?
वातावरण आव पाऊस चालू होता. आता पाऊस उघडले ना आमच्याकडे,
पाऊस झालाय का?
हो, होझाला ना दुपारी पाऊस झाला आमच्याकडे.
हम, आमच्याकडे नाही झाला पाऊस अजून, आणलं, आणलं,
पाऊस राहताना, जोर जोरात होतात, ते आमच्याकडे खूप जोरात झाले,
अच्छा, बर आहे मग काय?
तुमच्याकडे नाही, झाला का पाऊस काही?
नाही नाही आमच्याकडे नाही पाउस.
आणि तुमच्या आता शेताचे कामं चालू झाले.
हं. विये काय म्हणतात त्याला वाफे विफे पाडून ठेवले.
ते भुमिं वगैरे काही लावलं का नाही भुमिंग, लसून? तेथ मिशा काही कापल्या का नाही नाही लावला कलर.
आ आता नाही लसून राहात उन्हाळ्यात राहतो लसूण.
ते कांदे होते का तुमच्याकडे सीझन ला?
कांदे नव्हते एकच वर्ष केले होते.
यावर्षी नाही केले का? ग भाव तर खूप वाढलेला.
पाणी पाणी नाही ना पुरत आम्हाला म्हणून.
पाणी नसते का ते तुम्ही असे तुमच्याकडे रायवर वगैरेचे पार्ट वगैरे आता ते नाही का?
हम्म.
पाठ विहीर असं काही नाही का तुमच्याकडे?
थांबा वेट करा. पाहिणी चत हॅलो!
हो, बोला की? हॅलो! हॅलो! अरेंज गेले का? हॅलो! हॅलो! रेंज गेली की काय हो?